हॅलो काय आलं ते काढून आलस लायसन
लायसन वय हा परवाच गेलतो काढायला.
हा हा काढलास?
काढले की लई त्याला हे बा अडचणले काळ आहे.
तेवढं वेज गेले का कुठला काढडलास गेरचा का नॉन गेरचा?
गेअरची गेअरची गाडी आहे आपली.
ते काय तुला इथे त्यामुळं काय विषय नाय.
होय तेच की आधी ले किती माहित आहे तुला. तीन वर्ष झालं म्हणतोय काढायचं काढायचं.
हा हा.
आत्ता जाऊन काढल्या कुठे. म्हणजे तू जर हिजी काढलीस का नाही आपली पक् कच्ची लायसन काढलास का नाही
बरं
तर म सहा महिन्याचा टाइम असते त्याला सहा महिन्यामध्ये तू मग अ सहा महिन्याच्यात कधी
बरं
पक्केसाठी मग माझं झालंतं तीन महिने.
मत म्हणजे तू आता अ ट्राल द्यायला गेलतास.
हो ट्रायल म्हणजे मेन रे पक्के लायसनसाठी.
मग तू लर्निंग का वाढलेस?
लर्निंग काय उशर काढले तीन ते होय तीन चार महिने अगोदर काढलेले मी लर्निंग.
तीन चार महिने अगोदर काढलेले शे म काय काय होतं तुझ्या काय काय झालं?
अव आदी ह्याच्यासाठी आपलं कच्चे असते क नी
हा.
त्यासाठी फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतलेलं.
बरं
आणि त्यानंतर मग आता परवा गेलो क नी
हा.
त्यावेळी कॉलेज ला गेलो आधी
हा.
कॉलेज मधनं दहा वाजता निघलो
हां.
आणि मी आणि मित्र होतो माझा गेलो तिथं त्या दुकानाजवळ थांबलो ते साहेब येणार होतं तिथं. आणि मग तिथं बरोबर दीड तास थांबलो.
बरं
दीड तासाने ते सर आलं त्यानंतर ते दुकान उघडलं
हां.
तेस एवढ्या हळू काम करत क नाही असं स्लो मशीन असल्यासारखं.
ते ती बाहेरच्या हे असतत्यात ते दुकानावर आहे.
हा ते झेक्सिंग काढून देत नाहीत काय ती.
हां.
तिथं तिथं लई हळू प्रोसेस तेजी. मग त्यानंतर त्यांच्याकडनं घेतली ती कागदं.
बरं
त्यानंतर गेलो ह्याला आपल्या पुन्हा लायसन काढण्यात तिथं गेलो. आमच्या पुढ‌ं बरोबर कणी पन्नास बरजण होतीत बघ. हो एवढी होतीत. आम्ही म्हणलो पावसाच दिवस आहेत कोणी येणार नाही.
हा.
सगळ्यांनी तोच विचार केलता वाटत. नाही आपण गेलो तर लवकर, नाही तर सगळी होतीत.
बरं.
मग गेलो तीत तो फॉर्म सबमिट केला.
हा.
त्यानंतर मग तिनी सांगितलं, आधी काय करायच ते.
बर.
आधी तेच्याकड पेपर दिल्यानंतर तिथं थांबायचं.
हा.
ते चेन काढले की आज जायचं, असा आठ आकडा काढायचा असतोय. हम् हा. तेच की, मग सेंटरला गेले काय करायच. असा हात तीन वेळा वर न खाली असं. फिरवाय चा वरखाली वरखाली.
ते मी पण तीन तीन नाही रे, आम्हाला दोन वेळा कराय लावलेलं वाटतं एक आठवना खर मला.
हा तीन वेळा होत ते, मग तीतन असं. एक निम्म म्हणजे, राऊड काढलास कणी परत सेंटरला आलास कणी फक्त. त हात असा, आडवा काढायचा.
हां.
डावीकड जायाचं तिथनं परत आलास की, शेवटला गाडी काय करायचं असा. स्लो हा हात‌ परत तीन वेळा असा फिरवायचा, स्लो स्लो साठी.
हा.
आणि वर एकदा असा करायचा, आणि मग थांबायचं.
हां मग गाडी तू, चक्रातन येताना कितीचा घेरव न्हेलतीस.
मी दुसऱ्या आणि तिसऱ्या गेरवरच.
अ बघ मी काय गेली येताना पहिला तिसऱ्या घेरवर नेली. कारण मी आधी बघितल आणि माझ्या आधी गेलतीत. थोडी जणं गेरवाली.
हा.
मी न्हेली जाताना कमी गेरवर हेणी, आणि तिथं गेल्यावर काय झालं. हेणी हात सोडला तो उजवा.
हां.
गाडी स्पीड कमी होती, आणि मग बॅलेन्स जातोय.
हम् हम्.
आणि असं करून लै जानाचं पाय टेकलं तिथं, पाय टेकून चालत नाही ना ते.
हो नाही पाय टेकलं की, मग ते फेल करत्यात.
हा. तिथ गेलो बघितलो. मग मी नेता ना नेली तिसऱ्या गेरला आणि, चक्रात गेल्यावर गेली दुसऱ्या गेर आणि दुसऱ्या गेरवर. ती गाडी फेरवली सी.
हां हां, अस झाल व्हयं. नाही स तिसऱ्यां आणि चौथ्यावर न्हेलस कणी. म्हणजे जास्त तर गाडी मग बंद पडत्या.
हा तिसरा दुसरा चौथ्याची काही गरज लागत नाही. कारण मग बंद पडत्या गाडी.
हा तेच की, मग नाही मग काय करायचं. असं स्लो करायचं असल की, मग तेवढ्या वर घ्यायची. आणि क्लज वाढून धरायचा.
हा हा. माझ्या हि म्हणलं असतं जेव्हा मी लर्निंग काढाय गेलतो, त्यावेळी मला असा वैताग आला बघ थांबून थांबून. शेवटी ते बोर्ड असतंय तिथं.
हां.
ते सिमबॉलच ते वाचत बसलो शान्या तिथं.
असं झालं व्हयं.
हम्म होय.
हम्म हम्म. नाही मग आम-आम्ही फक्त ते बघितलं त्यांनी कस कस सांगत्यात.
बरं.
कधी हात काढायचा तीन चार वेळा त्यांनी दाखवला आम्हाला आणि आमचं त्यांचाकडंन पण ते करून घेतलं. सगळ्यासनी असं लाईनमध्ये थांबवलीत.
बर.
आपण प्रार्थनेला थांबतोय तसं, त्यानंतर हात प्रत्येकाला फिरवायला लावलंत.
हा.
आणि मग हे केलं सोडून दिलं.
बरं आणि हेल्मेट घातलेलस का?
हेल्मेट म्हणजे काय विषय आम्ही हेल्मेट न्यायलाच नव्हतं. तिथनंच कोणाच तरी घ्यायचं म्हणलो.
हा.
मग आपल्या वर्गातला एक मे हे आपल्या वर्गातला एक मित्र आलता की तिथं. हा त्यो आला त्यानंतर एक तर मैत्रिण बी आली वर्गातली परत आणि एक मित्र आला.
हा.
ते मित्राची गर्लफ्रेंड होती की नई
हा.
तिज पण हेज काढायचं होतं कसलं? टू व्हीलरच लायसन काढायचं होतं.
बर.
आणि त्यानं गाडी तिला बरोबर एक दिवस अगोदर शिकीवलेली.
फाईन.
हा मग हेल्मेट तीज होतं.
हा.
आणि मग माझी गाडी घेतली ट्रायलसाठी.
हा हा म्हणजे तिनं गेअरच काढलं काय?
होय गेअरच काढलोय. गेअरच काढल्यावर काय विषय नाही रे मग चालतंय सगळ्याला.
होय.
मग कसं काय ते एका दिवसात कशी काय गाडी मारली तिने काय माहित. पूर्ण आठ आकडा काढला आणि मग हेल्मेट मी घेतलं मग आणि मग मी काढून आलो. मग
होय ते पण लाईनीत उभा करत्यात गाडी न्यायच्या वेळी पण.
हा होय. की एक मेंबर गेला कनई निम्मा आकडा काढून पुढे गेला कनई त्यो की मग आपल्याला सोडत्यात तिथंन असा विषय आहे. मग
ते जरासं जातयच पुढं.
हा तेच की, मग मी काढला. आणि मग हेल्मेट दिलं आणि आलो.
आणि फोर व्हीलरचं काढणार हाईस का आता?
फोर व्हीलरचं फोर व्हीलर कुठे येत्या मला. परफेक्ट अशी येत नाही.
हा हा.
मित्राची एक हा मित्राची गाडी आहे की इथं फोर व्हीलर.
मग ते चेक्की चालवून
हा ती ती म्हणजे एकदा नेलती सोड मी. गावातनं बरोबर ग्राउंडवर न्हेली.
हा.
तिथं पाच सहा फेऱ्या मारल्या. परत गावात आणली, असं दोन तीन वेळा केलंत. मग परत आमच्या पाहुण्यांची एक गाडी आहे नवी. ती आमच्या इथं कार्यक्रमला आलेली त्यावेळी घेऊन गेलतो. त्यावेळी पूर्ण अर्धाच अर्धा नाही होय अर्धा पाऊण तास गाडी फिरवली.
बरं.
आणि परत मग त्यावर काय फिरवाय नाही. पूर्ण परफेक्ट झाल्याशिवाय कशाला काढू.
हा हा बरं चालतय.
तुझं काय झालं मग तू काढलायस काय नाहीस?
मी फोर व्हीलरच काढावं म्हणलोय आता.
येत्या तुला?
नाही मला तर कुठं येत्या लागल्यात की शिक का जा म्हणून म्हणजे क्लास असतात माहिती आहे काय ते फोर व्हीलरच.
हा हा.
इथं कुणाची गाडी नाही रे.
ते हेला जायच रे ड्रायविंग स्कूल असते तिथं जायचं.
ह तेच किती त्यांच्या हेत ती कशी शिकवताना सईकडे म्हणून शिकवतात. डोंगराळ, घाटात त्यानंतर मेन रोडला, सिग्नल सगळंच कसं करावं ते सगळं सांगत्यात म्हण.
हा हा. आता आमच्या ग्रुपमधलं पोरग आहे की नाही म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत आम्ही एकत्रच होतो नाही.
बरं.
तर आमच्या सगळ्यांच्यात ते पहिल्यादा सगळं शिकलोय टू व्हीलर मी तेनेच पहिल्यांदा शिकलोय. त्यानंतर चौथीमध्ये असताना ते टेम्पो मारालं.
होय?
होय टेम्पो तवा चालू होते ते. होय, मग त्यानंतर बघ सगळी शिकल्यात सोड मी फक्त राहिली फोर व्हीलर शिकायचा आता.
ती फोर व्हीलरला काहीतरी एच काढायचं असतंय बाबा.
हा माहितेय माहितेय याची हो याचीच काढत्यात वाटतं तिथं.
़ फोर व्हीलर ला काय त्या टर्न मागं पुढं
हा तेच की. आम-आमच्यातलं कोणीच त्या ह्याला जायाय नाही कशाला ड्रायव्हिंग स्कूलला. सगळे असं स्वतः चालवून शिकल्यात एका एकामेकाची गाडी घेऊन.
हा हा. आमच्या इथं पण आहे. नाही नाही माझ्या मित्राची पण आहे, तेनच्यात कुणाची असती तर शिकलो असतो की.
हा तेच की तेन चुलत्या बिलत्याची गाडी असत्या रे.
हम्म हम्म.
ते तेच करून शिकलेल्यात सगळी.
हा हा. मग आणि काय बाकीचं?
बाकी काय नाही बघ निवांत आहे. जरा आता हे करायचं आत्ताच नुसताच जेवलोय येऊन.
एवढ्या वेळानं आणत्यास?
मग जरा थांबलो नाही हेज्यावर स्पॉटवर.
हा हा हा. बर मग शेतात गेलं नाहीस?
शेताला नाही लई दिवस झालं जाया नाही शेताला. पाऊस नव्हता, पाऊस असल्याने मी जायचं नाही असं काहीतरी चिपकून कुलदन होतोय क नाही, त्या म्ह आ जायत मजात- आता जाणार हेड, आता आज नाही तर उद्या जाणार खाली नदीकडे खेकड्याप आकडयला
पकडत दिसतो.
मी नाही पकडेत, मित्र असतेल मित्र दोघांचे पकडतात
काहीतरी मागं न, पकडां असते केकडा.
हा तेच की, त ना त्याच्या नागे असत ते एकदा धरलं क ते ना नांग्या ना
नाही, सोडच नाही. ह ते त्यान ते मागना पकडतात आणि मग नांग्यांना रत मग ते तोडतात.
हा तेच की, मग आता इथ पूल पूल आहे ना आमच्या इथ, मध्ये इथ वीका असत बघ, केकडा तर ते कुठ आमच्या इकडे येतात, आमच्या नदी- डे गेलीत का नाही, ओडा आहे रे पूर्ण मोठा ज्या मोठा एकदम दोन्ही साईड न
बर!
त्यामध्ये सगळी, होल आहे ती कुणाची खेळ आपल्या, खेकड्यांची खेकड तिकडे विकय, आणि आम्ही इथले इथं असून जाईन
ते प पकडताना, पायाला बिला पकडत नाही
काय म्हणलास?
खेकडा पकडता रे, मध्ये पायाला पकडत नाही ते आपल्या.
पकडते पण, तशी दक्षता घ्याय लागते ना आपल्याला.
हा हा
व्यवस्थित पकडायला लागते, आता ज्याला पकडा येत त्याला माहित काय टेकनिक आहे.
तू आता पुढच्या खेकड्याला पकडालीस आणि माग, ना खकड्याला पाहायला पकडतात.
हा मग, काय करू शकल नाही आपण. चावणार जोरात
चाल ठीक आहे, ठेिकू आहे मग करतो थोडा आहे तुला.
बरं बर, चालते कर.